हॅलो-हॅलो, आवाज येतोय आता.
हॅलो,
हा मला तुझा आवाज येतोय माझा आवाज येतोय काय तुला.
हॅलो,
हॅलो, हॅलो, माझा आवाज येतोय काय तुला? हॅलो, हॅलो, हॅलो,
हॅलो,
हॅलो हा आवाज येतोय काय?
हॅलो,
आवाज येतोय का माझा. हॅलो, मला तुझा आवाज येतोय. माझा आवाज येतोय काय तुला? हॅलो, हॅलो, हॅलो,
हॅलो,
आवाज येतोय? हॅलो आवाज येतोय काय माझा.
हा हो-हो येतोय.
अगं इकड कस रेंज प्रॉब्लेब आहे त्यामुळे हॅलो हॅलो करायला लागालय बघ काय करायचं सांग. अग काय करायचा आवाज मला तुझा आवाज येत होता पण माझा काय आवाज तुला गेला नाही वाटत. काय मग काय लय दिवसान
नाही मला आल्या वर मी लगेच सिलेक्ट केला.
हम्म
आईने म्हटलं थोडं लईज म्हणजे असं जिबेचे तोसले पुरवायचे आहेत आणि खगुती पण खाईत च आहेना हा मग त्यासाठी थोडं ट्राय करूया म्हंटले काही तर तुम्हीच सांगितलेलीस तुम्ही जरा सांगा ना. तुम्ही आता म्हणजे थोडंफार करून खाल्लेला आहे. पण अस नवीन कुठलीतरी रेसिपी किंवा काहीतरी तरी ट्राय करा. म्हणजे तुम्ही सांगा ना जेणेकरून माझी भुक पण म्हणजे संध्याकाळी मला जरा असं क्रिस्पी टाइप थोडं वाटतंय मग तुम्ही असं मला सजेशन देऊ शकता की तू हे कर किंवा मी हेची रेसपी सांगू शकते.
मधे पाहिजे का तुला
हो म्हणजे संध्याकाळची जी भूक लागते ना त्यासाठी आणि टेस्टी देखील हासुदे असुदे म्हणजे हेल्दी खूप हे पण नको आहे की त्याच्यात - त्यामुळे वेटलॉस म्हणजे वेटगेन साठी प्रॉब्लेम होईल
अ बरबर मग म्हणजे चहा बरोबर ते तुला चालेल ना म्हणजे ते - क्रिस्पी तेवढंच काहीतरी हलकं फुलकं आणि बाहेरच पण मैदा वगैरे त्यात काय ॲड वे ये म्हणजे जास्त काय अस होणार नाही मग तुला घवा्हाच्या पिठात अ तुला घवा्हाची पिठाची रेसिपी सांगते मी
हा ओके डन चालेल म्हणजे चहा सोबत ज्यावेळी पाऊस पडताना खायला -
एकच नंबर आगा इतकी भारी टेस्ट आहे तुला सांगु हो तु नक्की बनवणार म्हणजे बनवणार इतक- क्रंची ते अस दातात - घेतलीस कणी अस आवाज कर कर कर येतय
अरे वा हो म्हणजे मला ना संध्याकाळचं टायमिंग झालं ना तर अशी भूक -
भुक लागतय होय होय ती छोट्या भूक साठी आपल्याला काहीतरी हवं असतय मग आपण खारी बटर पाव खातोय आणि आता भजी तर किती - खाणार आणि हों - - अं इतिहासात हाय खारी, पाव, बटर सारखं सारखं पण आपल्या शरीरासाठी चांगलं नसतय. मग काय करूया तुला - - गव्हाच्या पिठाचं हे करतीसच तिखट शंकरपाळी करतीस?
अरे वा मला तर तिकड खूप आवडतं ऍक्च्युली म्हणजे मला रेसिपी माहीत नाहीये मग तुम्ही सांगशील मला म्हणजे खायण्यासाठी - - किंवा करण्यासाठी?
नक्की सांगीन मी तुला - - काय कर माहीतेय थोडंसं गव्हाचं - - पिठं घे. अ एक वाटी भर - - पीठ घेतलीस ना मी एका वाटीच सांगते तू तु दोन वाटी तीन वाटी तू आधी जम म्हणजे तू आधी ट्राय कर एका वाटीच मग - - तुला अंदाज आल्यावर मग त दोन वाट्या तीन वाट्या अस ऍड कर.
ओके साय हा
मग काय कर माहितय एक वाटी गव्हाचं पीठ घे. त्याच्यामध्ये - - अ काय कर आ थोडीशी - - लाल तिखट, जीर, तीळ, आणि - - हळद पावडर आणि आ कसुरी मेथी टाक. आणि अनेक तुला सांगते - - जर तुला जिरं टाकायचं तसच अख्खं जिरं टाकायचं नसेल - - तर तू त्यात धना जिरा पावडर - - टाकू शकतीस एक अप्रतिम म्हणजे वास पण सुगंध पण आणि खायला पण एक नंबर तुला जर जिरा आवडत नसेल मग काय कर माहित काय?. तुला सगळ्यात सोप सांगते. एक वाट्या गव्हाच्या पीठ - - त्यामध्ये अर्धा चमचा - - धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि एक चमचा लाल तिखट अर्धी चमचे हळद हळद घ्यायचं. मी थोडासा घरा घरगुती - - मसाला असतो ना घरात केलेला आपण. तो थोडासा टाक त्याच्यामध्ये - - मी - - कसुरी मेथी अ - - क्रंच करून कसुरी मेथी टाकायची आणि - - ते झाल्यानंतर न काय कर - - अगं तेल गरम कर. आणि तेल गरम कर. अप एकदम असं. जाळ करायच नाही, म्हणजे अस एकदम कडक गरम करायचं नाही आणि जरी तुझ्या हातन ते कडक एकदम गरम झालं तर त्याला थोडस नॉर्मल ठेव. आणि चटका जरा जरासा चटका बसेल गरम करायच. खूप गरम तेल वतलीस ना त्याच्यामध्ये तर ते कडकडीत होण्याची शक्यता असते. त्या मध्ये असं लेच कडक म्हणजे दाब तुटणार नाहीत, का इतका असं कडकडीत हा मिडीयम कर आणि त्यामध्ये ती फोडणी घाल म्हणजे तेल गरम म्हटल मग, फोडणीस होत्या आणि त्याच्यामध्ये पांढरे तिळ आणि धण यहं आपले हे घाल हम् ओवा-ओवा घाल, ओवा थोडा
ओके! हा ओवा पोटासाठी देखील चांगला असतो.
हां हो आणि हे थोडसं पाण्याचा शिपका मार आणि चांगलं पहिलं-पहिलं हे तेल ते घातलेले, सगळे मसाले पिठात मिक्स करायचं असं, आपण लहान मी रांगोळी कसं विस्कटत होतो ना, त्या पद्धतीने ती तट आं सगळं मिक्स कर, सगळं ते झालास सगळा मसाला, सगळं तेल लागलं पाहिजे, अस सगळं मिक्स करायचं, परत त्याचा, त्याचा गोल असं ते विहिरी सारखं बनवायचं, आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं थोडं पाणी घालून, त्याचं पीठ मळायचं आणि लक्षात ठेव, हे पीठ थोडसं घट्ट पाहिजे, फार पण सेल चालत नाही याला. त्यामुळं थोडसं कठीणच मळ आणि थोडं कठीण मळून कि नाय त्याला, एक तासभर टाकून ठेवायचं. एक्क तास असं अ कापडामध्ये झाकून ठेवलीस तरी चालते किंवा थोडसं पाण्याचा शिपका मारून एक तासभर कणिक मळून झाकून ठेवलीस कि, मुरत राहते ते, त्यानंतर काय होईल, अ मुरल्या नंतर काय कर, अं एक-एक छोटासा चपातीला गोळा घे ते ना तेवढा, मोठासा, तेवढाच छो मग जरासा मीडियम साईजचा गोळा घे. जराचं चपाती ला घेतो, त्याच्यापेक्षा मो हां आणि पोळपाट भरून आपली चपाती लाटतीस तस, चपाती लाट
ओके, म्हणजे साईज काय ठेवायची? म्हणजे साईज काय ठेवायची? म्हणजे अ शंकरपाळीची, म्हणजे जाड, पातळ, म्हणजे कसं लाटू?
पाातळ लाट. जाड लाटली ना काय, म् एकदम पण पातळ नको. ते पण छान लागते, सोडं एकदम मग पातळ पण, एकदम पण जाड नको आणि एकदम पण पातळ नको, असं मीडियम साईजला म्हणजे जेणेकरून, जास्त असं हे पण होणार नाही. आणि लक्षात ठेव, आणि हे लाटलीस, तू चपाती, बरोबर आहे? तर तुझ्याकडे ते आज आमच असतोय काट्या चमचान काय करायचं त्याला सगळीकडे होल पाडायचे पण पण नाय आस नुसत टोचायच त्याला म्हणजे त्यातली सगळी एअर बाहेर जाईल म्हणजे हवा बाहेर जाईल आणि ते तेलामध्ये टाकल्यानंतर फुगणार नाही कारण आपल्याला हे फुगवायचं नाहीय पुरीसारखं याला करंजी पाहिजे ना आपण त्या च्यामुळे फुगवायचं नाही याला मग त्याच पूर्ण होल होल पाडलीस ना मग काय कर चाकू किंवा तो आपण करंजी काप कापायचा चमचा नसतोय काय
हो हो तो गोल गोल हा हा
हा मग ते एक सारखं अस रेशा मार आणि ते चिरक्यान अस तिरक्या मारायचं तिरक्या तिरक्या रेषा तिरक्या रेषा तिरक्या शंकरपाळ्या असते अस हा बोटा एवढी लांबडी करायची एवढी लांबडी
ओके आपल्या एवढी मोठी
काय म्हणलीस?
म्हणजे किती साईज केवढी बोट एवढी आपल्या अंग्यावढडी किंवा करंगली एवढी काय मोठी
करंगळी एवढी कर करंगळ एवढी साईज हा आणि किंवा त्याच्यापेक्षा त्याची करंगळीची दोन बोट दोन ही असतात नाही ती दोन कांड्या तेवढं जरी केली साईज चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि मग असं करायचं तळताना लक्षात ठेव आता मेन प्रोसेस आहे तळण्याचे कारण जर तू ह्याच्यामध्ये व्यवस्थ झालीस तुझ व्यवस्थित होणार तेल एकम गरम करायचं लई पण फास्ट अस गरम करायच नाही पाक त्याचा धुरळा उडूस पर्यंत तेल थोडस तापवलंस की नाय कडकडीत मग मिडीयम ठेवायचा लक्षात ठेव कधी पण आणि मग गॅस ठेवल्यानंतरच त्या आपल्या शंकरपाळ्या सगळ्यात टाकायच्या त्यामध्ये आणि चांगलं तळून घ्यायचं.
ओके तरी किती मिनट लागतात तळायला म्हणजे एक म्हणजे पहिले जे आपण टाकणार आहे ना त्यामध्ये ते किती मिनिटं तळायचं.
अ लालसर होऊसपर्यंत तळ कि चांगलं. तुला एक हा कलर पण लइ पण चेंज करायच नाही एकदम पण डार्क लाल म्हणजे ते जळलं आपलं. एवढं लक्षात ठेव मग मीठ तुला कळेलच कि ते काळ तळल्यानंतर फक्त कलर चेंज होऊस पर्यंत थोडं तळायचं. आणि काढायच आणि पूर्ण थंड झाल्यानंतर मग तू त्याचा टेस्ट घेऊ शकतेस. असं करायचं आहे.
आणि हे म्हणजे खूप दिवस टिकते असं मला वाटाय लागलय. म्हणजे आपण आपल्या डब्यात किंवा भरून ठेवल्यानंतर म्हणजे पूर्ण पावसाळा भर म्हणजे आठ दिवस तर जाईल.
हा हवा बंद डब्यात ठेवलीस तर आठ पंधरा दिवस निवांत जातय हवाबंद डब्यात. आणि मला नाही वाटत की तू हवा बंद डब्यात आठ पंधरा दिवस घालवशील कारण तू इतकं छान होते ना तू चार दिवसात संपवून
अरे बापरे मग मी चार दिवसांन परत करेन म्हणजे पूर्ण पावसाळाजी माझी संध्याकाळची भूक आहे ना. जोपर्यंत मला कंटाळा येणार नाही तोपर्यंतही मी करून खाईन. नक्की ट्राय करेन म्हणजे आता कसं मला भूक लागते मी तुला बोललो संध्याकाळच्या टाइमिंगला मग अस किस्पी खायला छान वाटते ना क्रंची क्रंची ट्राय थोडं चहाचा एक घोट त्याचा एक घास म्हणजे असं छान वाटते दोन्ही कॉम्बिनेशन पाऊस बघणे मग मला असं भूक लागत्या त्यासाठी अतिउत्तम म्हणजे तू मला सांगितलंस म्हणजे छान वाटली रेसिपी मी नक्की ट्राय करेन. खाईन मजा घेईन पावसाची आणि जरी चार दिवसात मला पण असं वाटते की मला आठ दिवस जरी राहणारच नाहीये हवा बंद डब्यात मी चार दिवसात संपलं तर लग परत बनवेन म्हणजे मी एक्स्ट्राच बनवेन घरी.
हो हो नक्की बनव आणि खाऊ घाल सगळ्यांना तुला नक्की रेसिपी आवडेल आणि जर तुला काय वाटलं तर मग मला कॉल कर काय म्हणजे तुला अडलं नडलं तर कॉल कर मी सांगीन तुला. हा व्यवस्थित बनव काळजी घे. जास्त तेल पण गरम करू नको बस व्यवस्थित तळ. काळजी घेऊन कर तेवढ.
हो हो थँक दीदी.
ओके चल बाय ठेवु.
बाय. हा हां